हॅलो हा बोल आहे हो आवाज येत आहे
हम्म हम्म कशी केली मग पूजा आज
अम् छान तुम्ही छान झाली तिकडे गेलतो ना आम्ही हा ब्राह्मण आले होते घरी ब्राह्मण ब्राह्मणच्या हाताने पूजा असली
हो का व्हिडिओ काढला की नाही मग
व्हिडिओ पण काढला पण ते म्हणजे दोघांसोबत नाही काढलला ते आजी बाई काढला आपण का व्यवस्थित नाही झाला म्हणजे स्लोमो काढला त्यात विरोध झाला
हा हम्म हम् आवाज कट होत आहे रेंज मध्ये ये
तुला काय कर तो हे जे आहे ना व्हॉट्सअप आहे त्याच्यावर व्हॉटसअपला हे टाकाल मी फोटो
हो का हम्म हम् हम् काही ना मग आज काय बनवलं स्पेशल
आज शोभाआजी होती ग तुम्ही काय बनवलं संध्याकाळी पुरणपोळी उपवास केला ना मी कुठे जेवली उपवास केला केला
मग संध्याकाळी जे जेवतात का
हा संध्याकाळी जेवतात वहिनी जेवेल ना
नाही दोन्ही टाईम असते आमच्याकडे
हो का नाही इकडे एकच टाम आहे म्हणजे संध्याकाळी सोडतात हे सगळे
हम्म हम्म हम्म
हा अजून काल झाली पॅकिंग मग जाणार होत ना उद्या गावाला
नाही अजून कशाची आता करू पॅकिंग
नुसतं म्हणे आता सांगत होती त तथ काल पॅकिंग करत होती म्ह इकडं कोटं कशी म्ह चाले
हो काल केली थोडी पण आता राहू दिलं करू आता पूर्ण
घ म टॅकंग सत
काय ना तिकडे खूप आता थंडी असते म्हण ते मग त्यानुसार कपडे घेतले आटक नवीन घेते म्हटलं एक दोन तेचते तेचते घालून बर झालेलं आहे हम्म
नाही आम्ही गेलतो ना तेव्हा इतकं थंड वाटत होतो का सांगू तम्ही एवढं ं हो इथ म्हणजे अशा हात र दर काबत होती इके ब
अ तुम्ही दोघच गेले होते का?
हा मी दोघं हो फॅमिली पण होती म्हणा. म्हणजे प्रत्येकाची आपपली फॅमिली सोबत. पण तिथं माहिती गेल्यानंतर रीलवाले वेग, बनवणारे त्यांच्याक मी बनवून घेतली तर. मस्त बल पण कॉस्ट्यूम जे आहे ना ते तिथरले घालाय लागतात त्यांचे.
हो ते देतात ना ते बूट वगैरे बर्फातले.
ते ते घ्यायचे मग रीलील वगैरे. काढायची. त्याच्यामुळ कस झालं ते मग फोटोशूट वगैरे तिथ कश्मीर काशमीरमध्येध् जरा चांगले येतात
हम्म
हम्म आता तुम्ही जाच हां आता परत जासाआल ना तुम्ही आता? मग आता आता परवा काय हल्लीते.
हम्म आम्ही ते यात्रा कंपनी मधून चाललो.
हो का यात हो का किती स्पॉट आहे त्याच्यामध्ये ब पन्नास हजार एका माणसाचे? ह हा एका माणसाचे असतील ते कारण त्याच्यामध्ये चार पाच स्पॉट सात आठ आठ दिवसाचा राहते नापर्यंत.
हो हो त्यांच्याचकडे आहे सगळं म्हणजे इिथे राहायची सोय वगैर. वगैरे खान पिन.
हो का आणि त्याच्यामध्ये मग हेपण आहे ना प मला वाटतें पहिल्यांदा फ्लाइट न जायचंय. कारण
हो हो जाताना फ्लाईट आहे. ह ते कुल्लू मनाली वगैरे. दिल्ली वरून आहे.
कुलू मणाली का अच्छा नाही मग इथून इथून कसं जायच इथून कुठून जायच
इथून ट्रेन वाशिमला जायचं इथून वाशिम वरून ट्रे
अं कुठपर्यंत मुंबईपर्यंत का? दिल्ली वाशिम वरुन का. आहे दिल्ली ट्रेन
आहे ना.
हो का
दोन दिवस लागतात.
हो दोन दिवस लागतात का?
हम्म दिल्ली दूर आहे ना खूप.
हम्म ते तिरुपतीचा कसा खालचा एरिया आहे तसा तसा त्या
मला नव्हतं माहित कि एवढ्या लांब आहे म्हणून.
खूप लांब आहे तू गेली तेव्हा माहित नाही पडलं का?
तवा आम्ही येचान गेलतो ना त्या फ्लाईट न त्यामुळे लक्षात नाही आलं ते एवढ्या लांब हम्म ते काय एका घंट्यात ते पोहोचून देतील.
तुम्ही काय पैसेवाले लोक आहे बा.
हम्म करून पाहिलं पहिल्यांदा म्हटल जाऊन पहा. पैसे काय असतो का नसतो उधारीवर का करन जाव म्हणल आता.
हो ना एकदा जावंच लागत पण साडी घातली तरी होती की नाही मग ते रील रील काढतात साडीवर.
मग ते ती वाली रील काढली होती ना एकदम वेगळीच होती बाई ती रील-. ह बा थंडी थंडी तर थंडी आहे मी काय करत होती माहिती आहे का? लगेच असं स्वेटर घेत होती लगेच पॅक करत होती लगेच स्ट लगेच पॅक करत होती इतक हम्म..
ते रील वगैरे टाकल्या नाही तू अजून.
अ हो काय झालं माहिती का एवढ्या लांब गेलो ना आम्ही तर ते काय झाल? खूप एवढं म्हणजे तिथं नेटवर्क जात होतं का कधी मध्येच फ्लॅटमध्ये बसायचं-. मला तर तिकड बसायचं त्याच्यामुळ मग कस झालं की जरा अडचण त्याच्यामुळ जरा म्हटल.. कराव जरा मग छान मिळत सगळ समजा तिकडं. खाणं पिणं म्हणजे जेवण वगैरे तिथलं जरा अस वेगळंच आहे जेवण ओ.
हो तिकडून आल्यावर तब्येतच बिघडून जाते म्हणे.
हो म इथ सर्दी ताप अन् परत काय सांगू तुले.
काई असे नाटकं करशील तर डबल कुठे नेणारच नाही.
रिकामा ऑडिओ म्हणून मी काही दाखवलच नाही मी काहीच नाही दाखवत मग दुखाया लागलं रिकामा ऑडिओ नाही मी म्हटलं मला एकदम चांगलं वाटत आहे म्हटलं हम्म हम्म.
हम्म.
रिकामा ऑडिओ
तेच म्हटलं तुम्ही आले असते बरं झालं असत सोबत. आले असते तर मस्त झालं असत आपलं हेच काश्मीरला.
हा ना. हो पण तुमचा आधी प्लॅन ठरला तुमची बुकिंग ठरली आता मग काय राहिलं?
हम्म तेव्हा तुमची लग्नाची घाई होती.
मी तर म्हटल होत कि म्हटल एकदा अ मधुराला विचारा म्हटलं. मधुरा म्हटलं कुठे गेली म्हणजे क कुठतरी त्यांच्या बा हा कायची तरी एक्झामला गेली म्हणजे... एक्झाम मुळ ते जरा आपो फोन झाला म्ह मग आता एक दा परत एकदा विचारा म्हटल की घेते का तू ते म्हणे. किं बा नाही म्ह तिची एक्झाम मुळ आत्या म्हने होत नाही म्हने प पॉसिबल नाही मि.
तेव्हा माझे लास्ट सेम चे पेपर झाले होते.
आ. काय म्हणती.? हॅलो.
क्लासेस नाही लास्ट. सेमचे पेपर चालू होते हॅलो.
हम्.
हम्म आता झाली फ्री म्हणून म्हटलं आता जाऊ कुठ तरी. तेच ते बोर झाला आता. हम्म हम्म.
यायचं मग जाऊन.
हो तेच आता महिमा पण आहे सोबत. हा आम्ही परवा निघणार आहे इथून.
हा हा.
हम्म नंदिनी महिमा म्ह आमची गर्ल्स ट्रीप आहे.
अरे मग बाकीचे मंडळी.
बाकीचे नाही आम्ही आधीच ठरवलं होतं की फक्त गर्ल्स ट्रीप.
हम्म मंग काय र तर माया नंबर लागला असता मणा.
तुझी तेव्हा घाई होती लग्नाची. तरी मी तुला एकदा विचारलं होतं तू म्हणे आम्ही आता दोघ जण जाऊन लगेच मग तुम्ही गेले लग्न झाल्यावर आमच्या आधी तर तुम्हीच गेले.
हो का.
हम्म हम्म.
मी तरी म्ह म्हटल त्यांना की म्हटल असं ना का करू म्हटल.
नाही आता ही जर चांगली झाली गल्स ट्रीप ही एक जर चांगली झाली तर नंतर जाऊ ना मग आपण सगळे मुली मुली हो ना. तेव्हा सांगलच मी तुला हो. तझ्या नवऱ्याला विचारून ठेव आधीच मी एकटी जाणार आहे म्हणा बाबा.
त्यांना विचारा लागल व.
नाही तर ते म्हणतील मी येतो मी येतो.
हम्म ते कस त्यांची क्लासेस मध्ये बिझी असतात. त्यांना जर परमिशन दिलीच मन चाललंय आपलं.
हम्म हम् हो ना. हो का तेच म्हटलं महिमा तेव्हडी एक्सायटेड आहे काश्मीरला जायच
हो का कदा तिथे पावसाचे कपडे घे म्हणा
रोज रोज शॉपिंगला निवराहिली तिच्या नवऱ्याला. रोज. हो तेथ कल्लाच करू रायला याच्या नंतर तुम्ही जास म्हणे. फक्त आता हे एवढे पैसे भरलेले आहे.
हम्म
जाऊन या म्हणे आणि इतकं मागे लागरायला मी येतो मी येतो मी येतो
हम्म
हम्म
हो का
हा ह पाऊ ना आता काय होते कस एक तर घर जे कल्ला करत आहे
हम्म तिकड कसं काश्मीर च्या एरियामध्ये ते नसत का जराशी ते हे लोक अ आतंकवादी
ज असतात
हम्म त ते आतंकवादी मु थोडस होऊ शकते जर असं
हो भीती आहे पण तस एवढं काही नाही म्हणा
तिकड जम्मू काश्मीर पण आहे ना ती
हम्म हम्म नाही ते जे गायडर आहेत ना सोबत तर ते म्हणत होते की असं काही नाही म्हणे जातात म्हणे खूप लोक गर्ल्स ट्रिप वगैरे जातात म्हणे म्हणून काही आम्ही एवढं टेन्शन नाही घेतलं
हम्म
हम्म
म्हटलं तर ये त्यांना काहीतरी त्याच्यामध्ये
काय
तिथ का फेमस गिनीश म्हटल तिथं शलगिमचस ना
हो
हम्म अ त्यासाठी बांगड्यांची हम् आवाज यथ फिरण्याचा टाइम गेला पटोपटो पटोपटो
होन
हम्म आताणी सुंदर तिथ ल फूड खाऊन पाशेील पण एकदा तिथे ल फूड खाऊन पाशील